हॅलो नमस्काराम! जरा नेटवर्क ला येतो.
याला जरा पाहिजे होता.
आ
आवाज जास्त पाहिजे होता र याला. कानाला लावून बोलाय ला
एकच होतो काय वई..
होईत नाय हम्म?
आय.
तुझ्या ह्याच्यात तरी येत असेल ना बाहेर थोडा?
हॅलो...
चार्जिंग कमी दाखवलंय...
कशा साठी हॅलो मोबाईल ला?...
हॅलो!
हॅलो! हॅलो!
हा
आवाज येतोय काय? हॅलो?
हॅलो!
हॅलो?
कानाला मोबाईल ला पिशवी बांधली पाहिजे आता एक. हो येतोय आवाज येतोय ब्लूटूथ लावलं होत पण त्याचे चार्जिंग संपले...
किती हाय भाई?
किती हाय एवढी एवढी झाली संपली.
दहा मिनिटं निघतील काय? नाय आता कालय मी चार्जिंग लावतय लावलय कानला मोबाईल. ह!
तुला आता आवाजा आला?
हॅलो? कस्तुर तूर, तुला दोन दोन तीन सेकंदत आवाज लेट जा....
ले ह्याच्यात तसच आहे.. लेट आवाज येतो अरे... इन सष्टटिक
थोडं राऊस खलकलतोय
हा येतोय का व्यवस्थित...
तर आजून पण थोडा थोडा खरखर करतोय
ओटट
कुठे
काय बसले